बोला
काय झालं काय जेवण मास पण झालं बघं जेवण
हो
हा काय चाललंने
काय आत आवरलाता भांडी ते घासून घेतली
हम्म ह
ह
बाळ काय करायला लागले अभ्यास करायला काय
बा हे करतय हे लागलय ला त नाही
हम् हम्म
त्यामुळं बसलाय
हं
लाईट लोड शेडिंग असल्यामुळे रोजच आता घालवतात ना
होय
हम्म सढ सत्ते साड्या अकरा बारा
हम्म इकडं आमच्या इकडं नाही जात फ्लाईट खरं
नाही आमच्या इकडे तासगाव येळावीत राहाय बघा
हम् हम इकडं नाही अजून काय पहिला होत माहित आहे का किती वेळ जायची लाईट साडे सहा ला गेली क अकराला यायची लाईट
हम्म हम् आता आमच्याकडे तस झालं
हम्म
ह ह
हम् काही लाईट बिल लाईट कमी पडत असणार वीज पुरवठा त्यामुळे चालू केले असणार
हम्म
पाणी नाही
हम
पाऊस पण मध्ये चार दिवस भरपूर पडला आणि आता काहीच नाही
काहीच नाही
आणि गरम व्हायला लागलंय उन्हाळ्यासारखं
होय तसे कडकऊून पडायला लागले आता
हम्म सडकण झालं आज त एकदम थोडा थोडा झाला तिकडं
आमच्याकडे पण थोडं थोडं हो
हम हं आणि काय आता एखादच कोण जातय का पंढरपूरला वगैरे
द आमच्यातलं कोण नसत पंढरपूर तुमच्यातलं
आमच्यात पण सासरे जात होते पहिला पण म्हणजे साखरे वारलेत ना आता मग तव्हापासून नाहीत कोण जात आता आधीमध्ये वेळ भ मिळेल तस जाऊन येतात कोणत
हां हां
आमच्या इथं परवा सगळेजण पारायणला बसलेले
हं मग तुमचं मारकळ आहे म्हणायचं घरानं
हा
आमच्या पण माहेरी मारकळे सगळी
होय ना
हो
हम्म.
पप्पांना तर कधी सहा महिन्याचे पप्पा होते तेव्हा घातला.
माळ.
होय माळ .
हम्म.
मग त्यांच्या आईची आजीची होती आजोबांची होती.
हम्म हम्म.
आता पप्पांची पण आहे पप्पांच्या पाठीमाग आम्ही नाही कुणी घटली.
असं नॉन व्हेज टन खात नसतील ना जास्त.
नाही पप्पांना कसलंच माहित नाही अंडीन मटण माहितच नाही.
होय बघा ते चांगलं आहे चांगलं आहे की.
आमच्यात पण नॉनव्हेज वगैरे कोण नाहीच असतं खास म्हणजे मुलंच तेवढ खात आम्ही कोण नाही खात आता आता आता दोन चार वर्षात तर सगळ्यांनी सोडलतर.
हम्म.
खरं म्हणजे नॉनव्हेज ते खायचं बंद केल्यापासून असं स्व त स्वतला असं छान वाटतंय चांगलं वाटतय.
पण म्हणताये की ताकत राहत नाही.
कुठं का आहे बाकीच आहेच की ओ कॅल्शियम साठी अ सोयाबीन आहे. परत बाकीच काजू बदाम दूध कॅल्शियम यात पण मिळत. च ना सगळं प पालेभाजी कडधान्य
हम्म नॉन व्हेजच खाल्लं पाहिजे असं काय आहे.
असं काय आहे.
हम्म .
म.
आम्ही खातो नॉनव्हेज काय पण म्हणत आता आम्हाला.
काय ते आवडत एखाद्यला.
हा आवड म्हणजे असं एवढं काही नाही की बाबा ते एकदा केलं एकदा केलं की एकदाच खायचं बा म्हणजे सकाळी केलंय तर सकाळीच खायचं मग संध्याकाळी नाही खायचं ते नाही खाऊ वाटत.
नाही खाऊ वाटत. एकेकांच्या नॉनव्हेजचे कितीतर प्रकार करतात. म्हणजे चिकन परत मटण आणि खेकडा म्हणा मासा
ते मासे पण छान असतात म्हणतात ओ बुद्धीसाठी त्यान
चांगले असत होय खाता का मासे?
नाही ग बाबा.
वास येत तेव्हय मला मी पण आमच्यात केले का नाही कधी तर नाक रुमाल बांधते मी पण पण वास येते म्हणून त्याला आणि गरम पाणी करून शाम्पू नी भांडी धुवून काढतो मी.
मला पण नाही अ हे नाहीत खात नाही म्हण पण त्यात इंटरेस्ट घेत नाही
हा हा हा मच्छी फ्राय ट्राय करायचा एकदा बनवायला पण असं रेसिपी पी परफेक्ट रेसिपी पाहिजे.
पाहिजे बाकीचं येत मला चिकन मटन छान होते माझं हात सगळ्यांना आवडत आंडे हे सगळ करतय म खर ते मच्च कस वाचलं येतंय त्यामुळे नको
न नकवाटे
ह
आमच्यात भाऊला की असतं
हम्म हम्म माहेरी
ह घरच्या कोंबड्या त्या झरून कापायच्या ते मुड्या
ह्
त्याला ते म्हणजे तो कस बाहेर असतो त्यामुळं हिकडं हम् तिकड मटण नाही खातातो नाही खायला नाही मिळत तला मग तू इकडं आलं की मग ठाण्याला असतोय
होय
हा
हम्म हम्
त्यामुळे मग इकडं आलं की मम्मीच्या पाठीमागे असतो ते म्हणजे आईचाच जीव राहत नाही म्हणत तसं काम आहे
तस काम आहे आणि ते त्यातल्या त्यात ते देशी कोंबडी ते तर ल चांगलं नाही ह चव लागते
हम्म चवलगते
मग एखादंच करता का नाही
हो अशा हे ज करतो ते वर्षाच्या इथल्या ते करतो महिन्यात पंधराड पंधरवड्याच्या नाही करत
होय नाही ते होत नाही आमच्या सासूबाई करतात पंधरवड्याची एखादस
हो मळ आहे त्यांची
हम्म माळ अशी नाहीये पण पाळतात सगळं आणि पंधरड्याचे एकादस पण करतात परत त्या हारीिपाठ म्हणतात
हम हम हा
हम्म एखादच पण पंधरा दिवसाच्या असत्या आता ही वर्षाची का एखाद सगळेजणच करतात मग
होय सगळेजण आषाढी
हा शाडी आत्ता काय आणि काय
मग त्याला हे करूनच ना आपली खचडी
हा शाबू चालतय आहे ना फक्त आपल्या ते महादेवाचे उपवास असतात शंकराचे त्याला वरी वगैरे चालत नाही हे एखाद असला शाबू चालते वरी चालते
होय होय
हम्म
श्रावणातले सोमवारीही त्यां चालत नाहीत
चालच नाही प्रदोष ला
हम्म
प्रदोष करता
नाही असं सासुबाईंच असतोय.
हम् हम मी पण करते प्रदूष
हा हा
ह आता काय बेंदूर आला आणि झाडून वगैरे काढायचं असेल
कशाचे
बेंदूर
होय होय होय घराची साफसफाई हाय की आता करायची पूर्ण आमवश्या काल झाली. पंधरा दिवस राहिले. तसे दहा बारा दिवसच पौर्णिमे श आलीच आहे.
आधीच आहे सगळं घर स्वच्छ करायचं. धुयाच पाऊस नाही आला म्हणजे बरं आता
होय.
ह.
दरवर्षी किती पाऊस असायचा आणि ह्या वेळेला काय पाऊस नाही.
काहीच नाही.
हो कसं जगायचं शेतकऱ्यांन
होय कि खरं आता जरा माणसानी बेंद्रात झाडून वगैरे काढल्यावर पावसाला पण जोर येईल आता
होय होय येणार ह्हह.
पाऊस येणार आता
हम्म थोडं थोडं काढयचं आप पण पण लई काढायचं नाही एकाद दुसरं भांगर ठेवायचं.
ठेवायचं दसर्यात आणि बेंद्राला हेच होतय दसऱ्यामध्ये पण बघा कि झाडून तेन काढल्यावरच पाऊस आहे.
पावस येतोय हा.
आमच्या इथ तर दसऱ्याच लई असतय.
काय जास्त
हम्म कडड असतय.
हम्म.
तुमच्या इकडं बेंदूर कस काय करतात.
आपलं आहे हेच की पोळ्या बिळ्या बनवायच्या पुरणपोळी कर कर दळायचे असते तुमच्याकडे कर दळत्यात.
होय तळतात कि काय करता कर तळायला कापण्या वगैरे असंच का
होय होय तेच की
हम्म हम्म एक एकेकांच्या तर कर तळायला कोणकोण हौसेनं करंजा करतात चकली करतात.
होय आमच्यात कंरज्या आणि कापण्या तेवढ्या असतात ह्.
मी काय आम्ही काय नाही करत पण कापण्या धपाटे हे करत. ते सगळं हम्म. आणि काय?
आणि काय नाही.
हम्.
आता झोपवायच बाळाला
हम्म हम्.
टाईम झालय.
टाइम झालय होय काय नाव आहे बाळाचं
शिवांश
वानशी वांस अ